हॅलो हा बोल हा यायला- यायलाय काय नाही बोल कामा उरालतो ग हो माी जाऊ कसलं काम म्हणजे, मम्मी गावाला गिल्या हम
तर -तू रोज तूस करतेस काय स्वयंपाक
अगं मोठ्या दिदीचा पेपर चालू आहे बारकी आहे आणि मी हम्म तिला पण सु--ट देत ना आ तिचं सीईटीच रिझल्ट लागूपर्यंत हम हू नाहीय अजून पीसीबीचा बहुतेक पीसीएम चा लागलाय वाटत, पीसी बी चा लागायचाय, नाही -नाही बायोचा लागलाय मॅथस् राहिलाय वाटत हिच मॅथस् आहे ग
मासं का तेच मी म्हणालो ही इंजिनिअरिंग करणार म्हणते
हा -हा इंजिनियरिंग मॅ लागायचं अजून रिझल्ट मग काय बोलत कार्या वर काय उठलं सुटलं क ुठलं सुटलं की काय नुसतं कार्या, कार्या कार्याचच बोलायचं आा अ बोल हा बोल
काय म्हणाल्या ती
असं कॉलेजच्या रिझल्ट -सीईटी असल कार्यावर बोलू शकत ते काय म्हणा
चालते काय
हा वटट् दहा मिनिटं बोलायचं काय पण बोला तुम् पर्सनल बोयच नाही
काय आणि मग कपडे आवडलित
होय गल मारी बारकी
व्हय... हवडलं का नाही?
ह म
हम्म- आवडणारा सोड
हम्
हम
अन का
काय नाही बघ उद्याचच ते विचारायच फोन केलय मी
हम्म सांग्या
काय करायचा
जायचा
जाऊया की विचार विचारून ते निघया कशी कशी प्रोसेस आहे कसं कस काय काय आहे म्हणजे कळते आणि जरा आपल्याना
तुमच्यात कोण कोण येणार आहे
आमच्यात तर प्रेतीला मी एकटीलाच सांगितलय बर आणि कुणाला नाही भक्ती तर ती गेली सोड फिरायला
काय तर बंगलोर ला गेलं वाटतं आज बसस हम्म
आणि मग अगं तुमच्या देवाचे ते असते कि ति ते जाणार आहे का त त्या कंपल्री साडी घालतात बघ तिथं.
जेवणा कुठ बाई.
कुठलं बाई?
का पांडे द द्या म न उडा कसच पाहिज शक नाही काय माहित नाही बा असं आमच्या देवात कुठला असं पद्धत नाही की साडीच घालायचं.
अगं नाही तिथं- त्या
लागणारग- रझ केदारनाथ
हा केदारनाथ वगैरे तुमचे आहेत कि ते केदारनाथ तेत कि अस असं कंप्लीट करायच असते बघ ते कुठलं गा न आणि परत मंदिर आहेत की ते असं कंप्लीट करणार आहेत.
होय अग ते तीथ केदारनाथ रामेश् वर केदार ते कणी महादेव सात ज्योतिर्लिंग आहेत वाटतं ग मग ते सगळे साथीला सात करणार असल ती
म्हणजे केदारनाथ
केदारनाथ, बद्रीनाथ,
हा ते असं काही तर म्हणालती बाई ती अस करणार आहे त्यामधलं तिजी काहीत दोन काय झाल्यात वाटत ग मग ती तिसऱ्याच काय चालल्या वाटतं
हम्म हम्म भारी कि मग त्यांचं पण केदारनाथला चालल्या म्हणजे. ह नशिबच म्हणायचं की
आता ती उती तिथन बेंगलूरन कुठंण जाणार आहे बाई ती स्नॅप टाकत्या बघ तीथ बघ आता
हो बघितलं पण गेलत चिक्कवटला ती गेल्या ति आमचं दादा तेन आहे बघ चिकबालापूरला जॉबला तिथं हाय एवढ्या लांब! काय ते उद्या दहा ला चालू होणार आहे दहा च्या आत
कसं जायचं ते सांग मला,
आमच्यात तर कणी अंजी आमच्यात पण तेच गोळ झाला. लई आमच्यात काय व्हायल सानिका येणार नाहीआय वाटत काय माहित नाही ग ती काय येणार नाही आणि अंजली अंजली येतो म्हटल्या तिला काय त्यांचा दादा सोडतोय. त आज ते सोडून खार घ्या ना गेलोय आणि माझं वेगळंच काहीतरी द्या म्हणून सांगितलं माझं कसं माहिती काय माझं आणि माझ्या बारक्या बहिणीचं दोघींच म्हणजे त्यांचा पण सेमिनार आहे उद्या तिथेच डी के टी ई ला तिकड खाली. मग काय त मी सोबत येणार.
कसंय न, हा
उद्या उद्या शनिवार आहे ना पप्पांची नाईट ड्युटी असते का त्यामुळे उद्या सकाळी घरात आहेत त्यांनी त्यांनी सोडतील एक किंवा एसटी न येणार मग राजवाड्याला एसटी थांबतेच की आपली.
थांबतेच की खरं मला पण सोडायला बघायला पाहिजे गं जर पप्पा मला सकाळी सोडलीत
माझ्या मोबाईल वरन् बघ हम्
आं
चालतय तसं येताना काय कसं पण येताना सगळे एकत्र येतात ग त्याच काय विषयने फक्त जाताना टायमिंगला पोहोचवायला पाहिजे सगळे जण तिथं टच व्हाया पाहिजे
म चालत मी सकाळी पप्पांना सोडायला लावतो की
ह चालतय सोडायला लावू उद्या हा येेत ना आपण येऊ
आपण
जबकर ना तिम नव कुणाच्या तिच्या घरला आणणार आहेस जा आम जा मी जातो मग काय झालं एक तर जाव कि ए तर जाय ना हम्म हम्म नाही अगं एक पण सेमिनार आहे तिला सांगलीच होलसेल पाहिजे हाय हा
ह वचन पाहिजे असली तर मग ह दहावी नंतरच ह करायला पाहिजे होती डिप्लोमा
अगं मी कुठे येऊन जा म्हणार म कुठच राहणार कुठ राहणार नवीन तर डिप्लोमा आम्हाला पण आ अस वाटत क तीला तरी डिप्लोमाला घाला आम्ही खगत दोघ अकरा केले
तुला नाईंटीच्या व जर मार्क असले असेल तर मग डिप्लोमा तुला आरामशी भेटलं असत वालचंदला
कुठं टेनथ ला हय तिला टेंथ ला नांटी पोर येत
मग तेच की आमच्या दीदीला पण आहे का नाही म्हणजे मावशीची मुलगी आहे ना तिन पण काय केली तिला नैटी फोर तिला पण नैटी फोर होत दहावीला तिन पण डायरेक्ट वालचंनला केली इंजिनिअरिंग वाटलेली मग तिला लगेच भेटलेलं बा
काय करते काय माहित तिचीी इच्छा आहे की गव्हर्नमेंट ला मिळावं काय माहित काय होते आता काय झालंय परवाच्या पीसी बीला पण एकटी पोरगी हुशार नव्हती तिला नव्वद टक्के पडल नव्वद पर्सेंट आ पटलात सीईटीला
वय हे हग ुक्े मारूनणे लागतय तिथं
तेच क त्यामुळे ती पण म्हणते मी सोडवलोय सगळं खरं काय होईल देवजणी तिला पाहिजे वलचन बघू आता काय मि मिळेल म्हणजे त तिकिटीला कशासाठी याईल प्रोसेस काय की अपरांड ते ऐकायला तला पण माह नाही ना तुम्ही नव्हता तेव्हा पप्पा वर ज ख क म्हणताना मग तेच विचारायचं म्हणताना ती आणि मी आहे बघूया काय करत
जायचं ना ग
हा जाऊया जावया अंजली त्या पण येतो म्हणतात आमच्यात
नाही तर मला हे म्हणशील म
संम जरी उद्या कन चल झालं तरी पण तुला ईन टायमिंगला काय असे ना सांगतो एकक्टी तिथं जाऊ नको इ च
हा तेच की कारण प्रीती पण होय नाही क आल्या ग
हो आपण जाऊया की विचार कोण विचार मी विचारलं का मगला
ती जर आली तर ति बरोबर जर आली तर येतो म्हटल्या नाही तरर नाही म्हटल्या
म नाही म्हणले तर राह दे ग आपण जाऊया आपण पण आहे कॉजम ह चांगलेच अडा वासत सांगली चलकरंजी सारखे वा एक मिनिट चालू राल हो नाही काय झालं म्हंटलीस मी पण तेच बघितलं नऊ मिनटं होऊन गेले तुला नाही मला अख्खा दिवस दिला तरी पण पुरणार नाही माझे बोलायला चांग तर येऊ
बयच केव्हा
काही गे ना आळ मघाय गे ह हा बरं बरं असुदे दे
हा माझ्याकडे एक सिक्रेट राहिलाय सोड कधी वण मी ब्लास्ट करू शकतोय आता मी मी सांगालतो मी सांगाल त्या ऐकायचं
काय जीव द्यायला थोडी ना लावणार आहेस
करायला काय लावणार नाही सोड तेवढं
माझ्या मोबाईलवरून पण
दुसरी काम करायला लावणार
काय झालं ब काम आहे चांग अस तुझ
का नाही चल
सांग सांग सांग झालीत काय दहा मिनट थांम बघूया किती मिनटे झाली बंद पडत झाली तर बघ दहा मिनटापेक्षा पण जास्त झाले त्या माझ मोबाईल व ते कट करले नव्हतीला माझ्या मोबाईल व अज काय ते पण ट्राय करून बघित ज दम खाक हा बोल
काय नाही ठेवतो म्हटलो
हा ठेव ठेव
तुझ्या बहिणीला पण कोण पाहिजे आहे वाटतं
काय झालं?
महिंद फोन पाहिजे हाय वाडतं ग तुझा
नाही तिझ फोन वरन तुला फोन कर म्हणाली कारण तिला पण एक हे पाहिजे ना ते काय ते हे एक नंबर पाहिजे आहे. ते कर की ग अगं तेच टास्क कंप्लीट करायला.
ती पण आहे होय. कारेवर
होय ती पण हाय.
हा हा.
तिज्या नंबरवरन तुला करतो आणि तुझा नंबर वरण तिला करतो. म्हणजे दोघींना पण तुमा दोघींना पण एक एक कस्टमर एक सारी नंबर मिळत्यात.
हा चालतय कर कर
हा.
कर की
हा कर हा करत तर करतो घे. नंतर करतो घे ह एक थोड्या वेळान तवर परत दुसरा विषय मिळतोय बोलायला.
हा हा चालतय कर.
चालतय चालतय ठेवू काय?
हा.
हम्म ठेव तूच